हा बोला की.
हां काय म्हणताय?
हम काय नाही. शाबूवड तुम्ही कसं करताय?
अ शाबू वड करायच सांगू काय तुम्हाला?
हां सांगा की.
शाबु रात्रीच भिजवून घ्यायचं रात्रीच जरा भिजवलं की म्हणजे मऊ असं होतय सकाळी म्हणजे गडबडीत होत नाही भिजवल की चांगल होत्यात. हां शाबू वड भिजवून घेतलं की एक बटाटू पण गीर शिजवून घ्यायच तीन शिट्ट्या लावून कुकरच्या.
हा.
अ पुन्हा ते शाबू मिक्स करायचं अस, चमच्यान बारीक करून पुन्हा त्या चवीसाठी मीठ खरडा जरा एक मिरची ठेचून अ जिरं कोथिंबीर हे घालायचं. आणि सगळं मी क्स मिक्स करायच हातान
हां.
आणि नंतर न म तेच बारीक- बारीक वड -वड करून तळायचं.
तळायचं काय? हा हा. आणि आंबोळ्या करतासा तेच्या?
आंबोळ्या नाही ओ
हा हा वरीचं पीठ भिजत घालायचं, तव्या वर वरीच
दोन मिनिट हा जरा मला काय बोलवाल्यात.
हॅलो.
हा हॅलो बोला की.
ते जरा खत टाकाय चालू हाय आता त्या उचलू लागाय बोलूया
हम् हम. आंबोळ्या कशा करायच्या सांगू मी?
हा हा.
अ वरीच तांदूळ कणी निवडून घ्यायचं म्हणजे त्यात जरा थोडी आळी होती या अस तेन म्हणून स्वच्छ निवडून घ्यायच. निवडून घेतलं की धुऊून घ्यायच, स्वच्छ दोन वेळा पाण्याने धुवायचं धुवून भिजत घालायच शाबू जरा भिजत घालायच एक पाच सात तास दोन्ही पण भिजल का नाही ते मिक्सरला लावायचं आणि मिक्सरला लावून जरा त्यात सोडा घालायचा आणि मीठ घालायचं मग चवीनुसार कोण त्यात खरडा घालतय असं आणि मग आपलं तेल लावून त्याच आपल्याला पाहिजे तर पीट करून घ्यायचा आणि नॉनस्टिकचा तवा वापरायचा आणि भाजून घ्यायच तेल्ल
ह
ते भाजताना खरं अशी तव्यात घातलं कनी जरा जाड घालायची आणि त्यावर प्लेट घालयची जेणेकरून ते वाफाळून भाजव अस म्हणजे जाड असत ना त्यामुले ते कस एकच एकच शाबू खाऊ वाटत नाही प्रत्येक एकादशीला जरा वेगवेगळा असलं म्हणजे बरं वाटतंय
हो
म्हणून मळमळते जास्त प्रमाणात पण खात नाही तुम्ही काय केलं सांगा सांडग तेन
हा हा हॅलो
हां बोला क
उन्हाळ्याच थोडे पापड केलेय हंडी पापड थोड केलंय थोडं ते कुरुगड्या जाळीच हे ते ते थोडं केलंय विकत थोडं आणतोय
आणताय का हम्म हम्म हम्म हम्म शाबूचं सांडग कसं करायचं सांगा शाबू भिजत घालायचा आपलं हे ज्या पातळ करताय तस सांगित नाही मी दुसऱ्या पद्धतीत सांगालोय शाबू कणी भिजत घालायचा एक दहा तास तर भिजावं असं भिजवायच आणि बटाटा उकडून घ्यायचं दहा तास
हा
दहा बारा तास भिजावं असं बटाटा उकडून घ्यायच आणि आपली चांगली वाळलेली मिरची विकत मिरची करायला चटणी करायला मिळते का नाही तशी मिरच्या आणायच्या आणि ती जी अशी बारीक अस हाताने हे करायची हाताानं बारीक करायच मिक्सरला लावायचं नाही हातानें बारीक करायचं हा आणि ते शाबू ते बटाटू उकडलेलं जास्त प्रमाणात बटाटो घ्यायच ते उकडलेल बटाटू ते शाबू आणि ती पूड ती कुसकरलेली मिरची परत मीठ म्हणा ते धनपूड जरा जिरापूड घालून कनी त्यास कुस्करायचा आणि एकत्र मी मिकस मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्या लहान लहान चपत्या करून कनी उन्हात घालायच्या त्या खरं वाळवायच्या व्यवस्थित हम्म दोन तीन दिवस जयनगर ते बटाटु आपल्या वाळतील अस आणि खरं तर चवीला इतकं लागतंय असं तळलं का नाही असं तवावरून होते कडेही भरून हा काय त्या आता अजून टायमिंग आहे शायल जायला अकरा वाजता अजून वेळा आहे तर या जाव खेळून हॅलो
हा बोला.
स्टोव पण काढून दे ते नगने खायला त मस्त लागतया
नस्ते का..
हा नाही मुलाला आवळ बसल्या कशा नाही केलास पोरांच्या शाळेची काही खरेदी झाली वाटत
मुलांच्या शाळेची झालीय आता शाळा चालू झाली की आता कालाने जरा रेनकोट आण मुलांना पाऊस येते भिजत शाळालां
हा तिथं आहे गावात शाळा जवळ आहे
होय तसं जवळच आहे गाव आमचं मुळं कनी
हा.
अशाच
का हा हा त्यांना असं लई हे करायला लागितल नां हम्म हम्म. आमच्या इथं पण हा आहे पाचवी पर्यंत सहावी सातवीला जायला लागते बाहेर मगं कॉलेज वगैरे पोर गावातली बाहेरच करत्यात कोणकण बाहेर शाळेला म्ह जायचवढं बाहेर शाळा पण लहान मुलांना गाड्या येतात नाहीयला
हा हा.
खरं अजून ते अस नाही कळत नाही म्हणून घातलेलं नाही-
नाही होय
आता हे दोन कॉल झाले का नाही आता जरा घरी जाते दुपारी कॉल करा मगं हा
अ बरं बरं झा काल चार किती मिनिट काय झाले?
आठ मिनटे, सात मिनिटे झाली मगं हा काल दोन झालत्यात दोन चार कॉल झाले, हा हा,
काय नाही बघा आता एकादशी माणसांना जला शाबू वगैरे घेवायच
हा हा चालतयं घ्या
आत्ताचा टास्क आलाय का तुम्हाला?
अ होय आलाय की पूर्ण करायचंय नव्ह
हा हा.
हां हा!
हा हा चाल. नाही निघ ना च ते. तुमच्या इथं लग्नाला असं काय काय मेन जेवण करत्यात अशे
आमच्याकडं जरा दे देवाच असल्यामुळे नॉनव्हेज पण थोडं करायला लागतय अ कारण सवासणी म्हणून वाढायच्या असत्या
हा!
आणि शाकाहारी काय मग पनीर कुरमा खुरड्या म्हणजे सांडगं
हुं हुं!
करायचं मसाले भात वगैरे
हा का रे ज जरा ते आंघोळनही ह कशाने एवढ आवळअसतय कुणास आमच्या इढ म्हणजे पहिला कर, आता हॉल ला लग्न व्हायल्यात, हॉलला काय मग सगळे मेन्यू गोड असत्यात हूं! अ श्रीखंड, पुरी, बासुंदी, जातात जास्त प्रमाणात जोरालाय पहिल्या टाईम आपल्या शिरा, भात, असायच लग्नात जुन्या पद्धतीत. आता मेनू बदलले आता भजी . ते हूं बरच काय काय आता असतय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
हूं! बोलती.
टाईम आहे बघात तर मग असं अं दिव्या जेऊन जेवायचे वगैरे.
हा हा जेवण आल आवरलं?
हा जेवण आवरून झाल
हा हा! डबा आसतील नाही.
हा डबा असत्यात ना आज एकादशी हे त्या मूळ डबा हे डबल डबल अस तेस ना
हा हा! तुमच आबा कार्ड त्यान काढलय का?
हो आमचं न्हाई आता काढायचंय.
हा हा तर लाल होटच केलेय. फोडलाच त्यांनी हं हं ते कुणाकुणाला भांडी मिळाल्यात म्हण किया भांडी काय? तरं लोखंड आहे म्हणत्यात ते काय?
म्हणत्यात . .
हूं लोखंडय म्हणतात त्याला स्टीलचं का नाही पाणी दिलंय त्यामुळ तसं होतय ते.
बरं टायमिंग झाले का बघा जरा.
हा विहितालय दोन मिनिट अ चालू असत एक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
हो काय झालंय?